लो आ काय चालंलय?
काय नाय चाल्यात त अजून कामं.
का झालं तुमच्या? कामचं चाललेत का बरं आम्ही काम आवरून बसलोत.
हां.
आ.
चाललेत आमचे कामं.
हां.
अं झाला का चहा पाणी?
चहा पाणी इतक्या लवकर नाईत करत आम्ही सहा साडे सहा वाजे पर्यंत करतो चहा पाणी.
असा दुपारचं झोपत नाहीत का तुम्ही?
अ कधी तरी झोपतो रोज नाई.
हा.
हा हा. मग अजून आले का मुलं शाळांतन?
हो आले की. मुलं शाळेतून आले आता अभ्यास चालू ये आता. अभ्यास करत्यात, एक टी व्ही बघते.
हा दुपारचांच अभ्यास करतात का मुलं?
आता ट्यूशनला जायचं असतं ना त्यांना म्हणून हम्म.
कोणत्या क्लास मध्ये आहेत मुलं?
मुलगा आहे पाचवीला मुलगी आहे ला
हम्म अच्छा.
तुमचा मुलगा जातो का नाय ट्यूशनला?
अ नाई जात आता जात होता, अ पण आता बंद केली आहे. कोचिंग जस आता ती आ वीला आहे तर जसं ह्या वर्षी आठवी बोर्ड आहे. म्हणून मग तो म्हणतो की मला आ ता घरीच अभ्यास मतलब अ शाळेतला अभ्यास खूप असतो तर मग तो घरीच करतो.
असं छान हाय ना घरी मग मनाने अभ्यास करणं म्हण केला पायजे मनाने
अ मनाने अभ्यास करतो मतलब अ तो सग सगळा अभ्यास मनानेच करतो, मला नाय सांगावं लागत. फक्त मुलीला थोडंस सांगावं लागतं.
नाय ना मग तेच ना मग अभ्यास जास्ती असला मनाने केला तर ठीकय म्हणजे त्या मुलांवर प्रेशर जास्ती पडत नाय ना. मतानी केल्यावर आणि आपण कसं प्रेशर देऊन करा करा करा म्हणल्यावर त्यांच्या डोक्याच्या बाहेर जातं ना मग ते आणि त्यांच मन पण लागत नाय अभ्यासात
हा आणि मुलीचा शाळेचा टायमिंग खूप आहे, तर मी तिला फोर्स करीत नाही, शाळात नं आलं की, मी तिला एक तास खेळून देत असते. मग त्यानंतर ती, कोचिंगला जाते एक घंटा, एक तास आणि मग त्यानंतर संध्याकाळी सारं काम ते आवरल्यावर म ती अभ्यासाला बसते.
हा हा.
हम्म.
नाही आमच्यात येतात थोडसं म्हणजे हिकडं-तिकडं खेळतात. अ जेवण करतात, मग अभ्यास कर पण मंग आता साडेपाच वाजता ट्यू ह्याला जातात ट्यूशनला
हा, हा. मग अजून? तुमचा आवडता अजून काये? कशाच्या बारेमधी सांगणार?
नाही म्हणलं, मगाशी चकली क केली का? मग न्ह्यायला तिकडं.
अ चकली करायची आहे, चकली सगळ्यात लास्ट मधी बनवायची.
हो, तेलकट मग वास मारतो ना ते जास्त
हा म्हणून ते जसं कडकपणाबी, आता आपण दोन
हा लूस होत आणि पावसाळ्यामुळं लूस होते लगेचच. नरम पडते हा, न नरम पडते.
होईल, त्यामुळं चकली सगळ्यात आखरी मध्ये बनवायची.
तुम्ही कशाची चकली बनवता?
आम्ही भाजणीची बनवतो आणि मुगाच्या डाळीची आणि मैद्या ची दोन्ही बनवतो.
हो आमच्यात मैद्याचीच आवडती, कारण भाजणीची आमच्याकडनं खूप वेळा बिघडलेय. त्याच्यामुळे आम्ही भाजणीच्या नादीच नाय लागत.
नाही जसं अ, चार अ वाट्या तांदूळ हेना त्याचा मतलब, मेजरमेंट बराबर असलं ना की नाही बिघडत, चार वाट्या तांदूळ अ आणि मग ती उडदाची डाळ, एक पट्टी उडदाची डाळ. एक वाटीच
चार वाट्या तांदूळला, एक वाटी उडदाची डाळ.
हा आणि मग, मतलब छोट्या-छोट्या वाट्यांनीच घ्यायचं हे बाकीच.
हा.
हा आणि मग ते आपण चक्कीवर ठेवतोत ना आणि त्यात थोडा शा बुदाणा पण मिक्स करत कुणी कुणी.
नुसती चार, चार वाटी तांदूळ अन् तेच्यात उडदाची डाळ एक वाटी, बास एवढंच.
उडदाची आणि चण्याची
उडदाची आणि चण्याची
हा आणि कुणी कुणी शाबुदाना पण टाकतं.
तुम्ही काय काय टाकता?
मी तुम्हाला सांगते तीच आणि मग ती आपण एकदम मस्त त्याला
हा.
ते आ, आपल्या गिरणीहून दळून आणायचं, चक्कीवरून.
हा.
हा आणि मग ते पिठ आहे ना, मग नंतर आपल्याला बनवायच्या टायमिंगला जेवढं पीठ आहे. तेवढं मोजूनच पाणी टाकायचं.
म्हणजे गिलासानीच पिठ मोजायचं? एक ग्लास प्रमाणेच
जेवढं लागण, जेवढं करायचंय तेवढंच घ्यायचं पीठ.
म्हणजे एक ग्लास पाणी घेतलं की एक ग्लास पीठ घ्यायच?
हा. बरोबर ते पीठ जेवढं आहे, तेवढंच पाणी घ्यायचं. आणि मग आपल्याला त्यात जसं आपल्या आवडीनुसार अजावाईन वगैरे जीरं आणि तीळ हे ना असं फोडणी थोडीशी द्यायची.
असं कच्च म्हणजे कच्च नाही टाकायचं डायरेक्ट तेलामध्ये फोडणी देऊन टाकायचं.
जिरं वगैरा, कच्च पण टाकतं कुणी ना असं पण टाकत आणि आपण ते बेसन ते बनवायला कसं असं ते उखळी येऊन देतात पाण्याला. तशी उखळी येऊन द्यायची. त्यात मीठ टाकायचं. चटणी टाकायची, थोडीशी हळद टाकायची. आणि अ जसं ती चकली लई मतलब आपल्याला दाबण्यात लय हे होऊ नाही म्हणून थोडस लोणी टाकायचं.
लोणी पण टाकायच त्यात. त्या लोणीनं काय होतं म्हणजे असे जास्ती जाचत नाही का त्याला?
बनवताना जी ती असत ना चकलीचा साचा मतलब आपल्याला ती जड तिथं नाही. मग त्या लोणीन ती जड जात नाही.
छान आहे की.
हा
म्हणजे अशी खुसखुशीत होती का ते?
हा छान लागते. भाजणीची तर लई छान लागते चकली.
नाही. कधी केलीच नाही कारण आमच्याकडनं ते होतच नाही. आम्ही खूप ट्राय केली त्याला पण ते बनतच नाही आमच्याकडन.
नाही मी आता आहे ना तुम्हाला बनवताना आहे ना तुम्हाला त्याचा मी फोटो वगैरे पाठवून तुम्हाला मी सेंड करीन. हाय ना. मम्मी पप्पा
कारण हे माहित न्हवं त हे अस, म्हणजे पाण्याला उकळी येऊन ते माहित होत की गरम पाण्यात भिजत
पाण्याला उखळी येऊन द्यायची आणि मग ति जे पीठ आहे ना तेज्यात असं आपण बेसन पीठ कसं वैरीतो तसं वैरायच त्याची थोडीशी दहा पंधरा मिनिट असं त्याला वाफलून द्यायच मतलब त्या पिठाला म्हणजे एकदम असं घट्ट होत ते पीठ आणि मंग नंतर ते पीठ असं चांगलं मळू मळू घ्यायच.
असं माहिती नव्हतं ना की अ एक वाट, एकच गिलास, एक ग्लास पाणी घेतलं म्हणजे त्याच्यात एक गिल एक ग्लासाच पीठ घ्यायचं, असं माहिती नव्हतं, एवढं माहिती होतं की गरम पाणी मध्ये कि त्याला वाफेव वाफाय साठीच ठेवायचं असत की अस, आणि मग नंतर करायच असतं एवढं माहित होतं.
हा मी जास्त करून तर मी, अ मुगाच्या ह्याजिच बनवत असते.
हो मुगा, आम्ही मुगाची आणि डाळीची आणि मैद्याचीच बनवतो आम्ही पण.
आ हा तीच बनवते मी जास्त, आणि मम्मी जी आहे ती भाजणीची बनवते.
हम्म आणि आमच्यात मंग तिळाच्या तिळाच्या करंजा पण बनवतात आमच्या
हा तिळाच्या करंज्या, काय काय तुम्ही सा, तिळाचं सारण कसं करता?, काय काय टाक
टाक, तीळ आणि शेंगदाणे बारीक करतो आम्ही भाजून
शेंगदाणे पण टाकता का?
हा थोडेशे म्हणजे अशे जास्ती नाही, तिळ जास्त घ्यायचं आणि शेंगदाणे थोडेशे घ्यायचे आप ले नावापुरते थोडेशे, म्हणजे एक वाट टी अर्धा किलो तिळ असला तर, त्याच्यात एखाद वाटी शेंगदाणे असं भाजून घ्यायचे, बारीक आचेवर आणि त्याला पिसून घे म्हणजे, बारीक अ मिक्सर मध्ये काढायचं त्याला.
हा.
आणि त्याज्यात अ गुळ पण खिसून टाकायचा. नाहीतर पावडर असली तर पावडर टाकायची.
अच्छा.
आणि त्यात विलायची पावडर टाकायची बास, जास त नाही काय टाकत आम्ही त्याच्यात. आणि तेच सारनचे करतो आम्ही करंज्या. छान-छान लागतात, आमच्यात तेच आवडतात. कारण आमच्यात ते रवा आणि ते टाकून करतात ना खोबर ते ते नाही आवडत कुणाला जास्त त्याचं सारण.
अ जसं आम्ही जास्त करून अ मतलब तिळाच्या पण बनवतो पण, रव्याच्या जास्त असतात.
आमच्यात ना रव्याच्या केल्या ना गरम गरम तेवढे एक दोन दिवस खातात, ते पण एक केक आणि मंग बाकीच तर मंग फेकण्यातच जात मंग त्याच्यामुळ ते करतच नाही आम्ही.
नाही नाही, रव्याची पण खूप छान लागते करंजी. आणखीन काय?
काही नाही, निवांत आहे, पाऊस आहे का तुमच्याकडे?
हा पाऊस नाही आज, पावसाचं वातावरण आहे, तुमच्याकडे?
आमच्या इकडे पण पावसाचं वातावरण झालंय, बारीक झिमझिम येते, याय लागलय आता.
जिम जिम ये
ऊन पडतंय, सकाळी जोराचा पाऊस हो सहा नंतर जे प ऊन पडलं, नंतर परत जोराचा पाऊस आला.
हा हा.
नंतर वातावरण चेंज झालं आणि नंतर आता परत पाऊस, बारीक बारीक यायला
पावसाचं , हा पावसाचं वातावरण आहे अजून पण.
आता येणार आहे जोरात, आभाळ भरपूर आलेलंय.
हम्म. झाला का टाइम का अजून बाकीये?
झाला, झाला.
झाला, चला खूप छान वाटलं बोलून. चला, बाय.
बाय. मम्मीने खाली मागितलंय.